हॅलो बोल की
कस झालं दिदीचं लग्न
छान झालं
हा हा कधी होत दिदिचं लग्न
गुरवारी
गुरुवारी हा हा कुठ होता
कोल्हापुरात
कोल्हापुरात व्हय हा दुपारच दुपारचा दुपारचा होता काय मुहूर्त
होय दुपारचच घता जेवणत सांडगी पुरी आम्रखंड पनीरची भाजी ती छोलेची भाजी अमरस आत वरण
सो वयस सोलकडी अनलिमिटेड होता
अनलिमिटेड नव्हता केवढ बी खावा होय हां हां
हम्म
लग्नात
मन
हां हां मग काय तू काय म्हणजे काय वेअर केलतीस लग्नात
साडी हम्म आम्ही बहिणी बहिणी सगळ्या साडी घेतल्या न
साडी साडी घातलेलासा होय
हम्म
मग आहेत ना सगळे तिथली व्यवस्थित तिकडची? हां हां हो लई माणसं अलतीत लई माणसं अलतीती का लग्नाला नव्बोद अलतीत. हम्म हम्म
चाळीस माणसं सांग सांगितलेलीत आलीत नव्वद.
आ एल
हॅलो
बोल की हां हां येतोय आवाज. हां तेच म्हटलं हां
हॉलवर होत का ह्याच्यावर होत
हॉल लाच की म्हणजे आपलं हॉटेलच ते असतय कणी मोठ ते हम्म तसं हॉटेल वर होत इव्हेंट आपलं रिसेप्शन वगैरे हॉल वर ठेवतात बघ मोठ्या- मोठ्या रिसॉर्ट ला
रिसॉर्ट ला तस होतोय म्हणजे हॉटेल कम ते हे असते ते हॉल असते ते स म्हणजे रूम वगैरे रेडी वयला
हा
केस मा माणसं वगैरे व्यवस्थित होती तिथली म्हणजे के म्हणजे हे होत ना क्रट अस काय म्हणते म्हणजे रिसेप्शन सारख हॉटेल आर्टिस्ट हा जेवणा नियोजन कसं होतं म्हणजे बुफपेटा आहे
होय आपणच घ्यायचं त्यांनास करून ठेवलंय आपणच घ्यायचं आपणच खायचं हो त्यांनी काय वाडायला नव्हते
वाढ्या नवतीेतोय
हम् सगळे चायनीज लोकच आहे त जेवण करायला आपल्यातलं एक पण नाही कोण आप आपला हला हॉकी स्टाडीयम कड भेंकन
स्टेडियम कडे वय हा हा तेच म्हटलं ते तर मी मी पण म्हणालतो असं काय अचानक कस लगेच
ते कस आता ते कस आपलं आता ह्या म्हणजे शेवटचा महूर्त होता नाही मग आता लवकर मुहूर्त नाही
हा हा
मग घरात पण जरा गोंधळ आहे घरात पण गोंधळ आहे ति पण
होय तेच क तेच म्हटलं आता ती येऊन कशी काय करणार मला त्या दिवशी दिसले मी येणार तू थोड नंतर थोड्या वेळा आणि आणि मग म्हंटलं आता राहू ते म्हटलं याता कामात वस्त आहयत म्हटलं गडबडीत लग्नाच्या म्हणून मी लग लगेच मम्मी सोडलो मम्मी पण ब जर बर नव्हतं नई
आलं का मग मम्मीच
तीज आलय कम म ती तिला सोडलो आणि मग आलू लगेच हिकड, घरा मग आणि दुस ठरवा दिवशी आणि आलतो मग ते्हा भे घेतलेली सोड परवादिवशी मम्मी पप्पांची अनिव्हसरी नवती होय
हा हा हा लग्ना दिवशी हा
तर केला
होय होय
त्यावेळेलाच मम्मी आली काय नाहय कामसण
मम्मी आल्या तांदू गवारी नीट कराल्या
हा हा
हम् बाकी फार्म भरलास
फॉर्म भरणार आहे की आता अ आजच येणार होतो सोड मी फॉर्म भरायला खर माझं सकाळी जर असं कणी आवरलं नाही लवकर
ऑगस्ट ला फर्स्ट आलाय नाही मनुन म्हटलं
होय आणि डिसेंबर ला सेकंड आहय
अ हा हा मग ते आज येणार होतो सोड मी सकाळी मग ही ही लवकर उठली आज मग ही लवकर उठली की आवरत नाई माझं हिच्यातच होय ही लव दंगा करत मग मला आंघोळीला बरोबर किती वाजते माहितेय ते दहा वाजतय बघ हा ती लवकर उठली की माझं सगळं सम म्हणायचं. होय ति मग तिचं पहिला सगळं निकाल लावाय पोटाला बिटाला व्यवस्थित घालून तिला शांत केलीस कनी पोटला घालून, मग मला सगळं करू दित्या. हम मग माझा आवरायच सगळं. मग त्य आवरायला मला बरोबर एक वाजलं. मग एक वाजता तिला आली झोप, मग तिथनं ती झोपली मग मग झोपल्यावर मग मी जेवलो आणि मग आणि परत मग नंतर यायचं म्हटलं तर मग आणि परत नंतरची आणि कामं असत्यातच की. ती उठून बसत्या तासाभरात, तासाभरात उठून बसली की मग आणि परत आणि परत हाय तशी कामं आवरायची. परत भांडी पडलेले अस त्या तिला चारलेलं, तिला काय तर नाश्ता केलेला. तिला दोन टाइम नाश्ता एक टाइम जेवण लागतंय. होय तिच्या मनात आलं की दुपारचं आणि तिला काय तर करून द्यायचं. मग ती हां
तीच बरी
हा तिथं कसं ति तुमच्या हीज दुकान आहे समोर समोर, मग त्यामुळं ती हां दुक दुकानातच पळत्या ती, हिथं तसं नाही इथं रस्त्याच्या पार पलीकड हाय. हम्म त्यामुळे जाय नाही तिला लय इथं इथं मागतच न्हाय आणि चल म्हणतच नाही दुकानच दिसत नाही. इथं नुसता मातीत खेळायचं, पाण्यात खेळायचं
इथं काय सगळंच हे हाय नाही
तिथ हा तिथं गेलं की ही तिथं आलं की मग झालं तिचं काय नाय.
हित सकाळी उठल्या उठल्या दुकानात. असं.
होय. माय
माय बी कटाळी. माय म्हणत्या का? येजा म्हणत्यात. तिकडं जात्या आणि येत्या हे द्या म्हणत्या.
बिन पैशाच जात तसं बी नाव पैसे घेऊन पळत पतयचं मला हे द्या मला ला त द्या
होय परावा पण किती वेळ उभारलाहिली
हा होयच की मुं व ते उभारलेली तो पाठीेमागण कोणत गेलं तर ठीक नाही नाही गेलं तर मग तुझ जाऊन उभ राहायचे त्यात ते प पिलेय खाय तेन सारखं जातय परी तेन म गाता सारखं सारखं त्यामुळे हे त्यांच्या आऐनांनी जातं सारख सारखं
होय
ब हिरापत्री न होम आहे ना न का आता
होय
हा हा
आता करायची की सोनोग्राफी
सोनोग्राफी सांगितलेय मग आता ते आता म्हणजे रनि म्हणजे सुरू आहे का संपला
संपद आलाय
संपत आलाय वे तरी नाही तू आले थोड पोट ले आले तिला तरी कशी नॉर्मल आहे नी
नॉर्मल आहेय व्हय निवांत हाय ते मेंबर त्याला काय नाही टेंचं
हा
हम्म विचारला कोन बोललाली म
वय
ती मैत्रीन बोलाल्या
अ तिची काय मैत्रीन नाही बाळमी
तु तुझी काही मैत्री नाही आहे ती असती सांगाली
तीच म्हणटल्या मला ती पण माझ्या मैत्रीण न्हवस
तिचं हे डोहाळ जेवन झाला, हा झालं, झालं परवा झालत किनाय. गेली हो आता ती, आ म्हणजे आल्याच डिलेवरीलाच आल्यात.
होय तिकडच क तिकडच राहणार होती. म हे लग्नाच आलं मधी म्हणून, आता हीकडंच आलंय डिलिवरीला
हा हा बरं झालं, बरं झालं, आले ते. तिला जरा याय लागणार, आणि परत.
वय आता तीयीलकी, वय तरी पण आता बगु कसकस कायकाय सोमवारी.
सोमवारी येणार. चाल रे हा हा
ज आणायची होती, तिला अजून सुट तनये तिला दोन तारखेपसनपरत काम वर जायचंय बुधवारपसन
म काल गेलती का म्हणा आज
नाही, नाही सुट्ट्या होत्या आता एवढ दिवस. म बुधवारपासनं जाय पाहिजे, तिला कामाला. म्हणुन आज आनायची होती तर ते आज काही त पौर्णिमा हाय चालत नाही आज
आज कुठ, आज बाळ आज नही आज संध्याकाळी लागणार.
आज आज दुपार आज दुपार सकाळी लागली ग बा अकरा स त्तावन ला काहीत. हा हा म म ती आ आज आली तर तिला उद्या घालवाय. चालत नही न.
हा हो!
ह म्हणून ते आज
म कधी म्हणजे एक दिवसुऊन जाणार आहे व्हय.
होय सोमवारी सकाळी येणार, संध्याकाळी जाणार.
अस व्हय. ह हा तिच्यासारखं प्रतीक्षा सारख च की ती तर किती उत गे ली होय हां!
हम्म
बाकी काय चहा वगैरे
चहा झाला बाई आत्ताच
तू भरलास फॉर्म मग म मी पण चहा पिऊनच बसलेलो
झालाय रोज काय तू माझ्या आडव यायलय?
उद्या मी जाणारच हाय सोड भरायला संध्याकाळी जर सकाळ संध्याकाळ जर जेवण लवकर आवरलं कनी म हेनी कामावरन आलीत की म जायाय येतय गं. नाही तर म जेवणा होतंय निम्म करायचं पहिला हीज करून घ्यायं, च आणि थोडस आमट आपलं काही तर भाजी आमटी शिजंत टाकायच आणि मला हिला चाराय घ्यायचं म हिज चारून झाल्या म्ह म दुसर कंप्लीट करायचं आसं असतय गॅप टाकून जेवण असतय माझं रोजच मग ते जरा वेळ लागतोया मग कधी तर मनात आलं तर मग जरा लवकर कर खेळाच्या नादाला जर लागली तर म लवकर करतोय एक साडे सहा वासता घातलं कनी म होतय माझ सात पर्यंत मग ती काही जेवत्या साडेसात पावणे आठला जेवत्या तिचं काय नाय आम आम्हालाच वेळ लागतो घरात करायला जेवन
तेज बघा
हा आणि एका ठिकाणी बसून खाहीत नाही ती ज पोर आहेत नी गल्लीत लई तीन चार हा मग तेनी कस सगळी दारात बसून खात्यात मग त्यांच्यासाठी मग त्यांच्या पाठी मग पळव खातीया ही पण. म तिच्या पाठी मागन पळायला लागत तय एक तासबर
होय म ती ही लागली काय कुठं कामाला
कोण गं?
ती मला हुं
नाही नाही ती तिज हे ग हू सॉफ्टवेअरचा क्लासेस कस करतिया बाई ती कोडिंग डीकोडिंगच करतिया वाटत कदाचित
कर लो
हुं आणि ॲप को ॲप तयार करतिया
ते कोडिंगला असं कोडिंग म्हणजे
तेच ना हा तेच लावले तेच क्लॉथ लावले ति ना झाले आता
त्यात लिंक तयार
येते की बाळ तीला लॅपटॉप घेतल्या भावाचा मागून मुंबईत न
हम्
तीन ती आता कि ती महिने चार महिने झालं त्यातच तिला जॉब लागणार काय म्हणू ग
हो ते त्यांचा प्लस मिन असते काय ज ह मग चालते ठीक आहे ते
आणि कसं करतात त्यांनी घरात पण प्रॅक्टिसला देतात नाही सगळं काय कळाला नाही की आणि ऑनलाईन आणि सांगत्यात
नाही फी किती ये म्हणलं
ही तिझी पहिला अडीच हजार पहिले तीन महिन्याचे अडीच हजार